आवाज येतोय काय? हा बोला ना काय करताय?
काय नाही बसले बघा निवांत
हा हा हा जेवण वगैरे झाले हो आमचं पण झालं.
हा हा त्या ताईना कॉल केलेला मी आ का? मग म्हटल्या तुमच्या ओळ तिच्या कोणा असेल तर सजेशन करा म्हणून सांगितलेलं त्यांना म्हणून म तुम्हाला तुम्ही पण अजून केला नाही वाटत.
आम्ही अजून सुरुवातच नाही केली आहे इकड गाव असल्यामुळे जरा यात्रा वगैरे आहे चालू आहे.
हा हा हा
हा त्याच्यामुळ आता ते झाल्यानंतर करायचं
ह् मला पण काल काय समजे ना ते नेमकं कुणाला करायचं कॉल आणि काय त्यामुळे ते असेच दोन दिवस गेले
म्हणजे पहिल्यांदा ह्याच्या आधी आलेलं काय तुम्हाला टास्क?
आत्ताच कि परवा दिवशी आलाय.
म्हणजे आम्हाला आधीचा हा आलाय टास्क. आता हा दुसरा टास्क आलाय फोनचा
नाही नाही मला पहिल्यांदा नाही पहिल्यांदाच आलाय आता हा ह्याच्या आधी केला नव्हता मी म्हणून म्हटलं म्हणजे ते अ मी नाही, मी नाही अ आहे ना?
हा हा हा ते गेलेच बहु ते एक थोड्यांना चालतय वाटत म.
होय होय थोडेच ग्रुप ला ऍड होते. तुम्ही आधीपासून आहे का?
हो आधीपासून आहे हो काय ते
तरी किती किती दिवस झाले तुम्हाला?
आता भरपूर दिवसापासून अं होय एक वर्ष तरी झालं असेल बघा
होय काय हा हा हा मग आम्ही नवीन आहे त्यामुळे काय माहित नाय ओ म्हणून म्हटलं आणि कुणाला कराय कसं कसं करायचं
हो ते पहिल्यांदा तसच अवघड होतय कुणाला काय करायचं? काय बोलायचं? कळत नाई हो गेल्या अ गेल्या टास्क मध्ये कस होतं फक्त वैयक्तिक अ म्हणजे आपण विचारायचं नाही असं म्हणजे आपलं नाव वगैरे असं आता ह्याच्यात काय आणि आपण नॉर्मल बोल चालतय त्यात
चालतय होय.
हो
हम्म हम्म नाही मला मी पहिल्यांदा एकट्यांना कॉल केला त्या म्हटल्या की पर्सनल माहिती वगैरे काय शेअर करायचं
म्हणजे पहिल्यांदा टास्क आला ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. वैयक्तिक माहिती वगैरे काही द्यायची नाही आपण आणि आता ते काही नाही आपण कुठल्या आपण विषयावर काही पण बोलू शकतो असं आहे ना त्याच्यातच हा हा मग ते तसच मग गेल्या वेळेस तस नव्हतं वयक्तीत माहिती नाही द्यायची असं हो
होय हा हा ठीक आहे घरी् अस काय
हो घरीच अस
होय हम् हम्म आम्ही पण घरीच असतोय, लहान आहेत वाटतं मुलं
अ मुलं नाहीत अजून साईडची मुलं आहेत ती खेळतात त्यांच्या दंगा चालू असतोय हा ह हो इथ खेळायला लागलेत ना ते ऐकत पण नाहीत, काय नाही दंगा
होय मुलं म्हटल्यावर तशीच की, आमची पण मुलं सुट्टीला म्हणून नाहीतर दंगाच नाही ना मला नाही वेळ भेटत अवो नाही घरी असते पण ते जरा मोटरचा बिजनेस आहे आमचा मोटार येतिमचा त्यामुळे जाता येत नाही दिवसभर कोणत अवे्लेबल राहाय लागत येत
हा हा ते झालं का बिजनेसच आम्ही आता म्हणजे घ तिकडे पुण्याला आमची मेस आहे आता ते गॅस मूळ तेन बंद केलती म आता गावी पण यायचं म्हणून बंदच परत आता जाऊन बघायचं.
मग आता कुट आहे गावी हा हा बर आहे सगळी मुंबई पुण्याची सुट्टीला येतात खरं
हो आता गर्मी पण भरपूर वाढल्या मूळ गर्मीला इकडं गावाकडचं याय लागतय
होय आमचे पण बरेच पाहुणे वगैरे आहेत की सुट्टी पडली की हिकड येतात गावी सगळीकडेच थोडे -थोडे, चार - चार दिवस राहून नीवांत जातात मग हा मुलांना तेन सुट्टी
हो लवकर भेटत नाही यायला मग प्रवास असते एक रात्र लागते यायला आमच्या गावी
आम्हाला तर काय झालं नसतं मुंबई पु प्रवास मुंबईची लोक म्हणूनच करतात अहो ते. मी एकदाच गेलेले पुण्याला. परत म्हटलं नाही बास बहिणीला एक स्थळ आलेलं ते कात्रज.
हा हा माहितीये आम्ही पु
पुण्याला हा हा म कात्रजला आलेलो तिकडं गेलेलो आहो आम्ही आणि काय नको-नको होय-होय मी मो ती दोन बहिणी आहेत. दोन नंबरचीच लग्न झालंय. तीन नंबरचीचा आत्ताच तर झालंय लग्न मग तिलाच स्थळ बघायला आम्ही आलेलो पुण्याला अहो आणि इथं इतकं ट्राफिक नको वाटा लागलं परत पुण्याला जायचं नाही म्हणून ठरवलं म्हणून मग
तवा नणंद माझी चांगली नाहीये.
होय.
होय हो ते तुमचं गाव कुठलं? कोणतं गाव? कोल्हापूर हा आमच्या इकडेच की आम्ही पण कोल्हापूर
होय आम्हाला मग असं नको वाटतंय तेवढी गर्दी हे ते म्हणजे न असं ना आपल्या इकडे मोकळ-मोकळ फिरून सवया आहे ना आउट साईडला त्यामुळ नको वाटतय अहो तेवढी गर्दी वगैरे तुमच अजून आताच लग्न झालंय
अ दोन वर्ष झाली की.
होय काय? हा हा हा माझी पण एक मुलगा आहे मुल या सुट्टीला गेलेत.
आता उन्हाळ आता शाळेना पण सुट्टी पडल्या असलं मुलांना
होय तेच की कुठं जाईत नाही. शाळा चालू झाली की कुठ जायला भेटतंय मुलांना. होय म्हणून गेलेत माहेरी. आता पंधरा दिवस झाले. मुलगा राहीत नाही, पण ह्या वेळी कस काय राहिलाय सोडून, मागच्या लहान आहे. पाच वर्षाचा आहे. मुलगा आणि मुलगी मोठी आहे खरं. मुलगी
मुलगी हाय काय....
होय, होय. मुलगी मोठी आहे आणि मागच्या वर्षी गेलेले एक एकच दिवस राहिलाव.
हा जास्त तिथं पण राहायला भेटत नाही मुलांच्या मूळ...
हम्म मी नाहीत जाईत ते दोघंजणच गेलेत. सुट्टीला मी इकडच आहे कोल्हापूरमध्येच आहे मी. ती तेवढी गेलेत गावी मग, असु दे म्हटलं राहायलाय तर राहावा म्हटलं‌. तुम्हाला कधी याय तेव्हाही या म्हटलं काय प्रश्न नाही... रमलाय म्हणून मागच्या वेळी गेला तेव्हा लहान होता ना. सोडून राहित नव्हता एकच दिवस गेला आणि रात्रीच रडायलाच लागला उठून परत आला रिटर्न मग.
ते लहान असल्यामुळं राहत नाहीत.
होय. लवकर जेवता काय पण?
लवकर नाही एक बारएक वाजता जेवायला एक वाजते?
होय मला पण मला दीड दोन वाजतात अहो. दीड दोन अडीच मुलं दोन वाजता स्कूलमधून येतात... होय नई मुलं दोन वाजता रेग्युलर येतात ना स्कूलमधून. मग आली की जेवायचं. सकाळी नाष्टा वगैरे अस मुलांसोबत होय त्यामुळं दोन वाजत्यात आहो कुट लवकर किती पण लवकर पण जेवायचं म्हटलं तरी वेळ भेटत नाही मग
हिकडं गावी कसं लवकर जेवतात मानस शेतातली वगैरे काम असत...
होय अकरालाच जेवतात सगळे आमची पण सासू सासरे वगैरे आहेत. ते साडे अकरा बाराला म्हणजे जेवतात आम्हाला नाही सवय मग तेवढ्या लवकर....
अ ते म्हणतात मग कशाला बसायचं एवढं वेळ
तुम्हाला पण इकडं आल्या आल्यावर प्रॉब्लेम येत असल पुण्यात सुट्टीत तिकड लईच लेट
होय...
सगळं...
हा हा तेचं हो... ते सगळं ती लवकर जेवतात आम्हाला म्हणत्यात तुम्ही कशाला बसताय येवढं जेवून टाका.
होय म्हणजे माझी पण जाऊ आहे ना जरा मुंबईची सगळंच शेड्युल अहो ते उलटच असतय आहो आम्ही चहा पितोय तेंव्हा ती जेवतात अस होतंय चार वासता जेवतात. तेंव्हा हिकडं ते चहा पाणी चालू असतय.
हा हा
म्हणून म्हटलं. म्हणजे पूर्ण अस डिफरंट असतय ना लाईफस्टाईल मध्ये
होय म्हणजे कस इकडे आता सगळे जण आप आपल्या कामात असतात त्याच्या मूळ काय त्यांच त्यांच ठरलेलं.
होय उठतात लेट
होय
होय ना इकडं आम्हाला सहा वाजता म्हणजे उठाय लागत.
गावाकडे लवकरच उठायला लागते सकाळी सगळी काम आवरून.....
होय आम्ही तिकडे आलो की करमत नाही आहो अस होते होय की मी दोनच दिवस... गेलेले तर असं काही म्हणजे असं चुकलं चुकल्यासारखंच वाटत होतं अहो.
म्हणजे असं कसं जरा शांत वातावरण तेन वाटतंय
हूं बोला चालायला पण कोण असं जास्त नसतंय ना
हो नाही म्हणजे असं एकट पडल्यासारखं वाटत. ते तिथं
हा आपलं आपलं असंच की कोण बाहेर नाहीत काय नाहीत
काय नाय सगळ म्हणजे सगळी कामाला तेन गेलेली अस त्यात आणि बाकीचे कोण काय? म्हणजे एवढे लक्ष दित
जास्त नाहीत मिसळत ना त्यामुळ होय गावी कस बघा की वेगळं असतंय वातावरण
कोण पण जातय कुणाच्या घरात चहा वगैरे सगळ्यांच्यात चालूच असतय रिकामा ऑडिओ
ते लगेच विचारतात.
होय
होय का नाय? काय हाय काय नाय तब्येत बरी? कुठे दिसला नाही आज सकाळ पासून लगेच विचारतात.
तेच गावाकडचीच माणसं बरी वाट जास्त खर हूं
गावाकडचीच लाईफस्टाईल बरी वाटते आणि आधीच सगळ आ आता जमाना यालागलाय प पहिल्याचा होय की नाही. होय मेन म्हणजे आता लोकं सगळी चुलीकडे वळलीत. लॉकडाऊनमध्ये बघी
डाऊन झाली की सगळी गावकड आली.
गावाकडन आलीत तसच ते कंडिश होणार हाय मोदी काय काय सांगतात.
होय म्हणून मोदी नुसार सगळं ऐकायला पाहिजे आता मोदी चच
होय ऐकायला पाहिजे की? काय करत असा कंडिशनच कशी झाले आण आता अवेलेबल झालेत. पण गॅस वगैरे.
होय झालेत आता पण कस आता आमची यात्रा वगैरे होती म म्हटल ते यात्रा तेन करूनच जायच आता सगळे
हं हं हं हं इथ प्रॉपर कोल्हापूरमध्ये काय?
पुढ आमच गाव बुदरगड तालुका पडतोय.
होय हा हा हा हा माझी बहीण पण तिकडेच आहे ओ
बुदरगड मध्ये
होय होय झुलतेवाडी
अरे बापरे आमच्या साईडलाच गाव आहे झुलपेवाडी
होय तेच की भुदरकड तिथून जवळ आहे ना म्हणून म
हा नाव काय बहिणीच?
तिज मधुरा पाटील
म्हणजे त्यांना कोणा
हा पा पाटीलच आहे तिकडे त्यांचा आडनाव हे आहे ना? रिकामा ऑडिओ
माने.
हम्म हम् हम माने च्यात म्हणून म्हटल आमच इकड पाटील आहे अडनाव माहेर हा मम्मी कडचं होय
हा हा आमच्या साईडलाच गाव आहे झुल तायडे
होय तेच की तिथून जवळ आहे ना बेलेवाडी
बेगवडे
बेगवडे व्हय
होय होय हा होय होय बेलेवाडी पण हाय
ठीक आहे चालतंय तुम्ही करणार आहे का म कॉल?
ह थोड्यावेळाने करते की ते जरा ते अअ घराच कामं चालू आहे ते कनी ते आवाज ते येत नाय
बरं बरं चाल होय होय चालेल ठीकये करा मग तुम्ही कधी फ्री असाल तेव्हा आणि आपण पाच वेळा करू शकतोय कॉल. तुम्हाला मी आता नं तर करते मग म्हणजे आधी कॉल करून सांगते.
हा चालेल फोन करा आद ते मग मी सांगते तुम्हाला
हा ठीकये चालेल ओके थँक्यु हां बाय.
चला करते